हॅलो हा लागला कॉल तुमचं कम्प्लीट झालंय काय ये
होय झालंय की
हा हा. तेच म्हटलं आता कॉल लागतोय की नाय काय माहिती मी नंबर सगळे त्याच्यावरूनच घ्यायला लागले ओ.
होय हा हा ते माझं झालंय कम्प्लीट ते खरं पुढचं टास्कच मला अजून नाहीत आलं होय.
म पेमेंट वगैरे त्याचं का नाहीच अजून
अहं प्रोसेस मधे आहे.
हा हा. मंग जेवला काय तुम्ही?
जेवायलाच बसले.
हा हा हा जेवा जेवा तुमच्यात तुमच्यात हे बिर्याणी खीर बघा लय छान कर त्यात ओ आम्हाला रेसिपी सांगा की
बोलवतो की ईद ला.
नाही कस म्हणजे आम्ही करतोय घरात काय पण- तुमची जी टेस्ट असते का नाही, ती जमतच नाहीआम्हाला होय होय क- किती पण आम्ही प्रयत्न करू देत असं, म्हणजे आमच्या इथं पण आहेत काय आम्ही. त्यांना विचारतोय रेसिपी तेन, सांगा म्हणून त्यांनी सगळं व्यवस्थित सांगतात. त्या पद्धतीने जरी तुम्ही घेतला सा, तरी ती टेस्ट आणि ही टेस्ट वेगळीच. लागत्या, ती बरोबर ते हाय अस लागत नाही. म तुमच्यात, हे काय करताय. अ सण मोठा म्हणजे, तुमचा रमजान ईदच नव्हे,
होय, रमजान ईदच की.
हा आमच्या इथं पण करतात मोठ्या असतात. म्हणजे हाईत आमच्या इथे शेजारीपण हा म रोजा त्यानं काय काय धरतात होय.
होय सगळे जण आमच्या घरात असत्यात.
होय लहान मुलांच्यात पण भरपूर धरतात तुमच्यात.
होय आमची पण लहान मुलं धरतात की
हम्म एवढ्या उन्हात बघा की
होय करत्यात सगळं आपल्या तसं वाटतंय खरंच जे होतंय ते.
त उपवास करणारे आहेत की नाही, एवढं खाऊन करून हे कर. आणि हे तुमच्यातलही, पूर्ण पाणी सुद्धा घ्यायचं नाही.
घायच नाही होय,
लई कडक, उपवास धरतात तुमच,
तुमचं कुठ गाव?
आमचं इचलकरजी, जवळयच आहे.
हा,
हा तुमचं?
वळीवडे, गांधीनगर.
हा, हा, हा माझी बहीन आहे की तीथे एक, हिथच आहे, जवळ रोड लाच असतात ते,
कुठे वळवडयात,
होय त्या आता ह्यात, नाव वगैरे पण सांगायचं नाही नी, पर्सनल माहिती आहे सांगायची नाही, हा दहा मिनटं
काय बोलच ते, आपला हेचान च बलायचं.
होय नाही, मग तेच म्हंटलं उगाच ते सांगायचं आपण कसं आहे असं, बोलायला जायचं.
जाते ना काय पण आपन,
होय, होय आणि ते टास्क दुसऱ्यांना पण येतात ना, त्यातलं आवाज, रेकॉर्डिंग म ते कशाला उगाच प्रॉब्लेम व्हायला, आपलं नाही ते नाही दुसर्याला पण सांगायच नाही, ते आमच्या काल लक्षात आलं नाही तस आहे ते, आम्ही आहे असं बोलायला गेलो,
नाव त्यां ते लक्षात येत नाही ना, आपण असा कॉल केलाय ते.
होय, होय नाही, आणि मधी पण कसं, कसं माहिय काय कुणीतरी टास्कमध्येध्ये, दिलेलं ते पण सगळं त्यांना, वरती कळ आलेलं नाही.
हा, हा ते काय आपण, ते कोणत मुलांचच असणार हो तसं ते, मुलांच्याकच काहीत झाली असणार, मुली तर काय देणार
आपल्याला हा ना थोडाफार माणसंच की आहे कामेकाला असं काहीतरी द्यायच
मग ते टास्क मध्ये, ते पण येतय तसच.
होय, होय येत येत,
म आणि काय शिक्षण, वगैरे काय तुमचं, मी आता चालू करून, एक पाच सात दिवस झाले असतील, मला टास्क लवकर आला नव्हता, म्हणजे चालू केलेला पण टास्कच लवकर आला नाही, मग टास्क आला पण ते काय ज प्रॉब्लेम होता कॉल जात नव्हते जात पण नव्हते आणि येत पण नव्हते इथं
हा हा हा ते कसं आता लेटऊ झालं ना होऊन त्यामुळे तुम्हाला लवकर आलं नसणार ते
होय होय आणि ते कॉल लागतच नव्हता मग तस म दोन तीन असेच गेले की कॉल लागणार फक्त कॉल लागायचा आणि क व्हायचा डिस्कनेक्ट व्हायचं. तिकडं पण आता समोर आता तुम्ही कस ऍप ओपन केल्यानंतर तुम्हाला माझा कॉल दिसला का नाही तसं समोरच्या व्यक्तीला दोन तीन जणांना कॉलेज दिसला नाही मग हे कसं आपलं रिंग व्हायची, पूर्ण झाल्यानंतर ते कटच होणार नाही डिस्कनेक्ट, तसे तीन कॉल झाले मग, तुमचं शिक्षण वगैरे काय?
बारावी झाले माझी,
हा, हा ममग जॉब, तेन काय करताय?
नाही, नाही घरीच कि, मुलं आहेत आहेत, एक मुलगा आहे मुलगी आहे मला, होय, होय, जॉईट फॅमिली आहे.
हा त्या कामातच मग तीच मोठा जॉब आहे म्हणायच,
होय होय तोच मोठा जॉब आहे आपला तुम्ही काय करताय?
मी कधीतरी म्हणजे बचत गटाच्याच्यात असतोय गट ओप करायचं हचच फक्त असते दुसरं काय ह्या मुलींच्यासाठी मग टायमिंग नसते तेवढं पाच ला म्हणजे घरात पाहिजे,
होय होय ते तर आहे
आता बघितलास ना सोडून कुठे चालत नाही.
चालत नाही.
ठेवाय लागते सारखं मग आमच्यात कसं ीर वगैरे आहेत पण ते बाहेरगावी असतात त्यामुळ मी मिस्टर सासूबाई म सासूबाई पण कामाला जातात.
होय.
मग मुलींच्या जवळ एक तर दुपारी शाळा सुटत्या मग त्यावेळी पाहिजे हो घराजवळ आणिथं कसं जरा वस्ती बरोबर वाटत कुठं जरी म्हटला तरी वस्ती नाही बरोबर आता झाले कि विश्वास ठेवायसारखं राहिलं नाही. आणि मुलींना एवढं लहान आहेत अजून काही कळत नाही तेवढी समज पण ते सांगायला पण नको वाटते होते आपल्याला तर बघूनच कस काय सांगणार.
त्यांना कसं असं नाही असत तस नसतते त्यामुळे
त्यांना ते कळायला तर पाहिजे एवढं लहान वयात हे सगं सांगाला पण नक त्याच्या वाटणीचा त्यांना सांण्यापेक्षा आपण जर लक्ष
केलेलं बरं होय होय कुठे कुणावर विश्वास ठेवण्यासारखा आता काय झाले नाहीये ना,
ती जाऊ नको करू नको म्हटलं की मग ते आणि त्यांना काय वाटते हा आम्हाला का जाऊ देना,
हा होय होय सांगण्यासारखं जर त्यांच वय असत तर सांगितलं तर चालत नाही.
होयच की त्यांना सांगता येत नाही काय नाही मग त्याच्या वाटणीचं म्हंटलं आपणच
आप कस स्कूलमध्ये त्यां सांगत्यात की मुलींना असं सांगा असं सांगा करा आपल्याला सांगाय ते कसं वाटतं सांगायच
आपलं आता बाळ एवढं लहान ह्याला काय सांगाय ह्याला काय समज आहे असं वाटतय रे
हा ते
तिथ शाळेत आणि सांगतात थोडं एवढं माहिती खरं आपल्याला ते हे होत नाही ते मुली आता वयात पण लवकर याय लागल्यात
होय होय ल ते तर प्रमाण ल वाढले आता
मोबाईल मुळ की नाही मोबाईल जसं ते व्हिडिओ त्यां बघून की नाही त्यांच्यात आपआपचते हे
हा होय होय
त्यामुळे व ण्याच प्रमाण पण कुठ सोळा सतरा वर्ष जास्त सोळा सतराव्या वर्षी पंधराच्या पुढंच
खुऱ्याचं तसं होतं तो सोडा खरं आत्ता काही प्रमाण वाढलं तसं
आत्ता ल प्रमाण म्हणजे पाचवीच्या मुली सहावीच्या मुली सगळ्यां
होय होय पाचवीपासून चालू झालंय आता
पाचवी पासून काय त्या लहान बाळा ला कळतंय सांगा क पा
ते होय तेच की,
त्या आतापासून त्यात नको वाटतंय ते आम्ही एक हे केले ते केले पोरी ना आपण नको वाटतंय
होय होय काय करते हो त्यांनी आपल्याला एवढं हे होत ना तर त्यांना हे होते मग
आता न्यूज बघून तर नकोच वाटते बाहेर जॉब करायचं तर पहिला घरात तस पाहिजे बघा वातावरण की घरात कोणतरी पाहिजे एक सांभाळणार अस पाहिजे हा पुढं बघून जानार जायचं म्हटलं की माग व्यवस्थित आपलं लक्ष लागायला पाहिजे कामावर तर
होय होय
त्याच्या वाटणीच नाहीच गेलेलं बरय वाटते मग गप हाय मग माझं कस जॉबचं आहे आपलं टायमिंग नाही त्याला दिवसभरात तुम्ही कधी पण करा चालते अस आहे ते हे
ते म्हणजे मोबाईलवरच काय तर रा आलं की काय वाटत नाही असं घरात बसून आपन
हे काय घरात बसून लक्ष देत दहा पंधरा मिनिटं करत काय ते वाटत नाही मग
होय होय काय वाटत नाही घरात लक्ष पण राहतय मुली पण जवळ असतात त्यामुळे काय वाटत नाही हो
होय
बाहेर जाण्यासारखं आता राहिलेलं नाही आहे काय
नाही नाही बाहेर जाऊन जॉब करायच तर मग ते सिंगल तर पाहिजे नाहीतर मग सगळं सेटल तर पाहिजे म्हणजे मुली त्या टायमिंगलाच यायला पाहिजे घराडं असं पाहिजे सगळं व्यवस्थित
होय होय
चार पैसे मिळवाय जायचं आणि हिकडं सगळी वाट लागायच असं व्हायचं काम हे
चार पैसे कमवायचे आणि बाकीच ते झालेल ते वेगळंच
हां हा होय तुम्हाला किती मुलं आहेत
एक मुलगा एक मुलगी
हा हा केवढे आहेत मग
मुलगा पाचवीला आहे मुलगी चौथीला आहे
हा माझं कसं आहे मुलगी आता आहे सातवीला
हां
अजून एकटी आहे ती पाहिली ला आहे
होय
हा त्यामुळे त्यांचं कसं चालते हे करत जातात त्या दोघी एकदम जातात एकदम येतात असं आहे दहा ते पाचच शाळा आहे हा
पाच जण जातात एक एकदम शाळेला आली एकदम आमला काय वाटत नाही एवढं सोडयचं घ्यायला जायचं असं का नाही
होईच की
होय
मग चालते हो ते कसं पण आपण हे करायला लागलो मुलींच्याकडे लक्ष पण राहत घरात पण असत्यात,, आणि एकदम पाच जण म्हटल्यावर काय एवढं वाटत नाही ते वेळ खुणीकडच्या काय जात असल,, शाळेस न आल्यानंतरऽ
शनिवार रविवार नको वाटतय आम्हालाऽ
हह
दंगा असतोय नुसता घरात.
होयच की, आता आमच्या दोन असून तसं वाटतय, का ते शनिवार रविवार आला वाटतऽ ते दोघींचे भांडणं सोडवूपर्यंत बस होतयऽ
होय, होय,
ह, अजून काय मग? म आणि जाऊ तेन काय हायत काय नाही? हा मग त्या जॉब वगैरे करतात
नाही नाही घरीच असतोय आम्ही घरी पण आम्ही कसं हाय एक काम घेतोय ते काम करतोय घरी
हा हा कसलं घेताय घर बसल्या काय काम असलं तर आमच्याकडे पण सांगा इकडं आम्ही बचत गटाच करतोयचं
अर घर बसल्या काम तेवढ्या लांब येत नाही ना आमच्या हितन गांधीनगर जवळ असल्यामुळे कणी
हा हा तुमच्या तिथं येतात मध्ये हा
दरच्या दररोज ते काम द्यायलाच लागते नाई,, असं आहे. मग ते लांबच्या लोकांना कसं परवडत नाही.
परवडत नाही ते आणून द्यायलाच ते तेलालाच घालायला पाहिजेऽ
हा, घालायला पाहिजे अस हाय, या आम्ही कसंऽ लेट असल्यामुळे आम्हाला परवडतंय,, दररोज न्यायचं दररोज द्यायचं असं.
आता आमच्या इथं कसं, रोपवाटीकेच तेन पण करत्यात काय ते बी तेन भरायचं पण ते परवडतऽ नाही हो ते दोन आणि तीन रुपयाला बसायला पाहिजे असाय एक ट्रेलाऽ ते बरोबर तेवढं व्हायला पण पाहिजे नाही ते, दिवसभरात एक होणारऽ तीस रुपये, चाळीस रुपयेच करायच, मग ते कुठ तर पन्नास.. साठ रुपये मिळणार असायऽते
होय, होय,
ते पण होत नाही तेवढं,, घर बसलं आम्ही गटाचं काम करतोय त्या सगळ्या विचारत्यात,, घर बसल्या काय काम असल तर तरर द्या, घर बसल्या काय काम असलं तर त्या, पण हीथं काय नाहीचऽ
होय, तिकड नाही आमचं कसं गांधीनगर जवळ आहे त्यामुळे इकड काम भरपूर आहेत ओऽ आमच्या इकडें पण लेडीज घरात बसून कोण नसतंय, कोण कपड्याच्या दुकानात जातय, कोण घरी पण असतात कामंऽ
हा, हा, तुमचचं.. सीझन ला जास्त काम असेल बघा,, दिवाळीच्या वेळेस तेन गांधीनगरलाऽ
हा,, होय ते कस, आकाशकंदील वगैरे असलंऽ
हा, हा,
त्यावेळला तसलं भरपूर, परत ते फुलांच्या माळाऽ
हा हा
असलं काम जादा तर असतय, आणि आता कसं तेऽऽ
चालतय घ्या ताई, कॉल मला कट करायला लागणार.. हां, ठीक आहे,, होय, होय.
हा, हा, चालतय कट कराऽ नाही ओ